हँलो! हा बोल, झाले का जेवणं.
हो जेवण झालं.
हो का तुकडी भेटली होती, मला मंदिरात. गजान महाराजाच्या
हो ना मम्मी सांगत होती काकूंनी ओळखलंच नाही म्हणुन म्हटलं तूही नसेल ओळख म्हंटलं की हर्षू ची मम्मी ये म्हणून.
हो ना ते तर म्हणे मला माहित होत म्हणे तुम्ही हर्षू ची मम्मीये. पण मला नव्हतं माहित म्हटलं तुम्ही पीयूष ची मम्मी आहे.
ना म्हणून माहित झालं नाही तर म्हणे हो तुझी मम्मी पाणी टाकताना झाडू करताना त दिसत म्हणे मला सकाळी.
हो आमची भेट तेव्हाच होते, म मग नाही दिवसभर. हा. रोज सकाळी त्या तिकडून येतात ना, फिरत फिरत तर मग आ आम च बोलणं हो ते साधंच बोलण बोलतो बोलत असतो आम्ही.
अच्छा अच्छा.
हा पण असं माहित नव्हतं हीच, पियुष ची मम्मी आहे म्हणून. तु तुझी मम्मी हा ना आता, म्हटलं त्या नाही येजा म्हंटलं आता तिकून येता येता फिरत फिरत माझ्या घरी, येजा म्हंटलं चहा पियला.
हा तिकडून येतात तिला एवढी घाई असते. स्वतःला चहा प्यायची असते, पप्पा उठून तिच वेट. करत असतात तर पटापट येते.
हो हो भरभर चालतात पण त्या.
हो चालायलाच पाहिजे ना घरी एवढंही चालवून काही इम्पॉर्टंट नाही आहे पण तिकडून येते मस्त गोड चहा पिऊन घेते, झाला सत्यानाश.
बापरे!
फिरायचा सत्यानाश. फिरायचा सत्यानाश करून घेत.
पियुष ये चाला का घरी? जेवण वगैरे झालं होतं का बरं बर ये मग मी लावते थोडा वेळानं तुला फोन. हॅलो,
हा. पियुष आला.
हा पियुष होता
हर्ष कुठेय?
हर्ष काय माहित कुठ आहे तर.
मला आता हर्षचा फोनाला पियुष ला सांगा. पियुष कुठे म्हणून म्हंटलं अरे, मी काकूंशी आत्ता बोले पियुष तिकडंच ये.
पियुष नि मोबाईल इथ चार्जिंगला लावला होता त्यांनी फोन केला
मला काय मेड करून राहिला तो
हो ना त्याच्याच मोबाईलवर कॉल केला चाची म्हणून नाव होतं. तर मी काय उचलला नाही. पण हा पियुष कणी इथं मोबाईल चार्जिंग लावला चालला, गेला तू तुझ्याशी बोलली ना मी.
अच्छा, त्या घरी गेला असेल पियूस.
हो का हा हा हाव का हा हा.
चाची म्हणून आला होता ना म्हणून तिकडे गेला पूजा चाचीचा होतं.
हा पूजाचाची म्हणून त्याच्यावरून कॉल आला म्हणे, मिच केला म्हणे तो कॉल मला. ह चाचीच्या मोबाईल वरून
हो का काय माहित हर्षू मला फोन करते. पियुष कुठे आहे. म्हटलं पियुष तुझ्या घरी आहे, काही बोलतात. का म्हणे मी आत्ता त्याल सोडून आलो म्हटल अरे आत्ता मी काकूूनशी बोलली ना.
पण म्हणजे आता त्यांना कॉल म्हणजे फोन नेला, घरी तुझ्याच घरी म्हणजे.
गेताना तेच तर म्हटलं आत्ता येताय.
आता येतय तो पण तो तुझा कॉल आला तेव्हा इथं नव्हता तो. तिकडच होता ते काकाकडे वाटते आला फोन घेतला आन निघाला इथून. म त्याच्या त्या काकाच्या घरून फोन केला होता काय पागलसारखे करतात हे, लेकर काय मी बा. दोघंही जण तसेच आहेत त्याले, मी एवढ समजावलं. अरे म्हटलं एक काम कर, कोणतं बी चांगलं. इन्कम मिलं असान मला पैशत मदत करत जा म्हटलं घरात जराशी.
हां.
हा मला वाटलं बचत घट भरायचा आहे सध्या पाचशे रुपये दे म्हटलं मला.
हा हा.
हाव त्या म्हणे मा सध्या नाही आहे म्हणे म्या, तुझ्याकड जो पैसे येतात कुठून.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
तु कशाच इन्कम चालू आहे म्हटलं, तू काय करून रायला म्हटलं ते सांग म्हटलं. माझे पाच काम आहेत म्हणे पाच. मॅडलं कोण त्या सांगल म्हणते नंतर.
ह बी मात खाऊ दो का.
हो ना. हे ना म्हणजे टाइमपास करून राहिले.
पंचवीस किलो मशरूम मागं हे सगळं मशरूमचा काम मीच कर ते बरं फक्त हे डिलव्हरी करून राहिले. त्या माणसांशी बोलणं ते अ्न सगळ हे फक्त पोचून देऊन राहिले, बाकी यांना. काहीच मदत नाही याची.
नाही नाही काहीच नाही ना मी, तेच तर म्हटलं पण मी सगळ्यांना सांगते. कि माझा हर्षू आणि त्याचा मित्र मशरूमचचा करत आहे. तू तर बाजूलाच, तू तर बाजूलाच.
मला पण काय शोक नाही माझं नाव पुढे करायचं, मला हे आहे की यांचंच काहीतरी झालं. पाहिजे मी काय आज न उद्या, आपला धोपटी गुंडाळली सासरी.
नाही मग मा माझ्या म्हणजे नातेवाईक जे आहे ना सगळे विचारतात हर्षू काय करत आहे म्हणून त्यांना मी असं सांगत आहे. हो म्हणजे तु तुझा अन आता हे तर माहित की हे सगळं तुझं प्रॉफिट आहे हे दोघ. तुझ्या हाताखालचे फक्त डिलिव्हरी करणारे बॉय आहेत.
ते मी म्हणते, स्व खुशीने तुमचा. काम सोडून नका करू तुमचं काम झालं की करा. फक्त ते काय आता मी प्रत्येक ठिकाणी नाही, जाऊ शकत ना काकू मला नाही. नाही माहित ना मला आणि मला एवढी एवढ्या लोकांसोबत आपला चेहरा पियुष च्या नावाने करत आहे आपण कशाला करायच.
नाही नाही बरोबर आहे चांगलंय आजची झाले का डिलव्हरी? पूर्ण मशरूम त्यानी एक बॉक्स आणून ठेवलेला.
एकच आणला ना बाकी नाय आणलं ना ते उद्या आप नाही उद्या आम्ही, मूर्तिजापूरला जाऊ.
हां.
त्याच्यासाठी ठेवला एक बोक्स.
तू ते नेणार आहे का?
मूर्ती च कुठल हा ते बघतो ना तिथेही कोणाला पाहिजे असंन आप
हो का नाही ते परभणीला मागे नेले होते ना तर ते एक बॉक्स चांगला निघाला एक बॉक्स खराब निघाला. म्हणून मी म्हणत होती आज आले होते ना मी म्हटलं एक बॉक्स पाठव होते म्हटल. ते ते त्याचे पैसे दिले जात होते आणि ते नीताकडे दिले होते ना त्याचे पण पैसे आले माझ्याल माझ्याकड. तर ते राहिलच माझे द्यायचे राहिले पियुषकडे राहिले.
चालते चालते तू ठेवा तुमच्या कड काही दिक्कत नाही.
हा ना तेच म्हटलं मग ते बॉक्स मी उद्या घेऊ का परभणीसाठी?
हा हा दे दो ना दे दोे उद्या परभणीला अरे पैशाचं काही नाही तुम्ही तसच देऊन द्या.
असं काही नाही गं नाही गं, तुझी पण मेहन आहे ना.
असं काही नाही आपल्या घरीच चाललं ना, आपण एवढे सुकवून खाल्लेच ना फक्त. तळु तळु स तका खाऊन राहिलो
नाही ते तर आहेच मण आताही एक बॉक्स आणला होता ना तो थोडासा खराब आहे मने. म्हणून ते पियुष न असा चिरून दिला. पण सगळे मशरूम चांगले आहेत त्यानी चिरून ठेवलेत म्हटलं एका बॉक्समध्ये ठेव उद्या मी त्याची भाजी करून टाक म्हट मग म्हटलं बुरजी केली होती ते म्हणले मला दिली. नाही म्हटलं उद्या मग माझ्याचकडे जेवण कर म्हटलं आता. भुरजि करते म्हण तू पण एना जेवायला मग
नाही नाही येईल मी कधीतरी येईल टाकून आता आपलंच घर आहे रोजच येते मी.
पण काहीच खात नाही काही नाही तशी चालली जाते नुसतं काम करते तेवढं
म्हटलं ना की तुम्ही हे मेहमानगिरी कराल तर मी येईलच नाही.
ए
होय बिलकुल. दोन दिवस आली तुम्ही असं वाटलं पाहुण्यांसारखी मी आली या घरी आता मला वाटते बरोबर. कि मी आली हो आता मस्त अ आता मला बरं वाटत आता वाटते की माझं घर आहे.
हो ना.
मग मला माझ्यासाठी परेशान झालं म्हणून तर नाही आवडत मग. हे असं वाटत माझ्या मैत्रिंकडे ती चहा ठेवून देईन मी बोल बस चाय केलावर तू कुछ लानामत मला भूक लागली तर मी मागून खाते पण तू स्वतःहून नको आणू माझ्यासाठी.
नाही बरोबर आहे ना.
ती मस्त चहा बनवते माझी एक मैत्रिण आहे मुस्लिम आहे. पण मस्त चहा बनवते.
हो ना? आणि हे तुझी मैत्री नेणार होती की ना बिस्किट बनवायसाठी.
काकू ती आली नाही ती तिच्या नवऱ्याच ऑडिट सुरू आहे.
हो.
बँकेत आहे ना ते ऑडिट सुरू आहे ऑडिट संपलं की येते म्हणे.
मग तिच्या आई तिच्या आईची हेल्प घ्यायची असते ना जराशी.
नाही नाही तीच करते आपल्याला हेल्प तिच्या आई काय करते ती आप आपल्याला दहा प्रकारची बिस्किट बनवून देतना हजार दीड हजार रुप हा सगळे बनवून देते बोहत चंट आहे ती अशी आहे सुकडी असं वाटते याच्या अंगात जीव नसंल पण दोन बाळ लेकरांना सांगते ती एक बाळ पंधरा दिवसच हो तेव्हा तिने ऑर्डर घेणं सुरु केलं ऑपरेशनच बाळ आहे तिच. मग बाय काही ते नाटकच करते.
आपण तर
नाही, बायका किती नाटक करते. बापरे. ऑपरेशन झालं असं वाटतंय, ‌की बाप्पा सगळं दुनयेचं दुःख
हो ना.
तिने पंधरा दिवसात बाळही सांभाळला, मुलगी सांभाळली, घरी सांभाळला, ऑर्डर घेतली.
बापरे पाहा बरं.
पंधरा, वीस दिवस तिची मम्मी थांबली फक्त. हो.
तिची मम्मी थोडी रूड आहे.
हा हा. हो ना.
त्याची मम्मी थोडी रूढ आहे बोलायला वगैरे. तिने मला आता आट्यापासून एवढा टेस्टी केक बनवायची ती आधी.
हो ग म मला पण थोडाफार बनवता येत होता पण माझा कि नाही फुगलाच नाही फुगला ते. पण अ असं वाटलं झालाच काय थोडासा अर्धवट म्हणजे किंचित रुपया चाराने राहिला होता ते केक माझा.
अ तीन्ही आट्यापासून गव्हाच्या आट्यापासून एवढा टेस्ट. तिनेच टेस्टी केक बनवून खाऊ घातला मला कि मी तिकड ओव्हन होता. म्हंटलं तू माझं केक बनवून पाठव तू आटा नाही घी नाही शक्कर नाही सगळं माझ्या घरचं नाही. फक्त तू मेहनत कर मग बनवून दे. ती अशीच करायची सगळं घेऊन जायची. पण बनवून एकेक आणून द्यायचे. तिच्यासाठी तर दहा पंधरा मिनिटाचच काम आहे.
हो हो हो बरोबर आहे मग तू नाही शिकली का?
मी तेव्हा मला काही ट्रस्ट नव्हता.
हो बरोबर आहे, मग काय तर. बघ बर आता आपण सध्या आता हो का. आज तू ज ते केक वगैरे शिकली असती ना. आता त्याचेच ऑर्डर घेण
केक तर मला खूप छान येतो, काकू जसा मार्केटमध्ये येतो ना आता तशी बनवूनते मी मी फोटो दाखवेल माझ्या केकचे तुम्हाला.
मग तू ते केक बनवन चालू कर ना ऑ
नाही नाही इथे काय ऑर्डर्स नाही भेटत. तिकडे आमच्याकडे.
हा.
काही ऑर्डरच नाही भेटतं तिकडं. अहो तिकडे काकू काय काय सुरू करू
तू माझ्या घरी करनं.
मी काय तेच तर म्हंटलं. काय काय सुरू करू. केक करू की, बिस्किट अन् चॉकलेट करू. का मशरूमचं फार्म उघडून नवीन मोठं.
केक अन बिस्किट अन हे हे एक साथ आपले होऊ शकतात कामं.
मी तुम्हाला शिकवून देऊ का? तुम्ही घेता का ऑर्डर?
हो घेतेन मी.
मी सगळं शिकवून देन. तुम्हाला तो केक जसाचा तसा बनवायचा माझ्याकडे
केक शिकव तू फक्त
माझ्याकडे तो स्पॅच्यूला बिस्किटं ता आपण शिकू मी शिकते मग मी नक् नक्की शिकवेन. मग तुम्ही इथल्या इथे गृह उद्योग म्हणून सुरू कराल. मला काही टेन्शन ना आपल्याला तुम तुम्ही गृह उद्योग म्हणून सुरु करा मला तर मोठ्या लेव्हल ला करायचय ना. मला तर पूर्ण ते पॅकेजिंगस तशी जस आपलं मोठे मोठे बिस्किट येत ना पार्ले जी हायडॅन्सिक. तर आपल्या मला तसं करायचं हाय. मला तुम्ही गृहउद्योग म्हणून सुरू करा.
हो हो हो.
आ मी शिकते एक वेळा.